हां बरी आहेस काय हॅलो. हाय की आवाज कमी यालाय तुझा लई
आता येतोय
नाही कमी यालाय.
आता येतोय काय
हा यालाय
बोल की कय नाही तुरी हाईस
हाय की काय ह कामावर गेलतीस.
होय आत्ता आलोय ग कंपनीतून
होय काय फस्ट आहे व्हय
होय फस्ट चालू हाय सहा ला जातोय तीन येतोय
हा कधी पाट
आता दोन दिवस झाले होय सहाला पण नाही पाचला जातोय बस पाचला येत्या
एवढ्या लवकर
हो चारला उठून आवरून मग जायला लागतय होय चारला उठायचं
चार ला उटत्यास व्हय हा आवरतय काय का मग एवढ्या लवकर
आवरतय की चार उठून पाणी लावतोय फक्त आंघोळ वगैरे करून पाणी एक दहा मिनिटात तापतय हिटरला मग एक दहा मिनटात आंघोळ आवरायचीे आणी आवरून जायचं नाश्ता वगैरे सगळं कंपनीत असतय जेवण
जेवण तेन असतय व्हय कंपनीत हा ते मग बरं आहे घे हा हा तेच म्हटलं ते बरं आहे मग नाहीतर आणि स्वयंपाक तेन डबा करून न्यायचा म्हटल्या लय वेळ झाला असता
ह नाही मग तीन बाजू भयला लागतोस
हा मग कायम मग हेच असतय काय
नाही नाही शिफ्ट बदलते की आठवडा ग बदलला की शिफ्ट बदलते
बदलत्या व्हय
त्यामुळ एक आठवडा फस्ट शिफ्ट फर्स्ट आणि सेकंड दोनच शिफ्ट आहेत एक आठवडा फर्स्ट शिफ्ट धून भांडे सरळ लावायच ना नीट अस
हां अन नाईट नसत्या काय
नाही दोन्ही नसतय मुलांना असतय
होय हम् हम् बरं आहे तरी नीव तरी काम निवांत आहे वाटतं कॅम्प्युटरवरच आहे काय
होय होय व्हीसीवर
हाय व्हय हम हम तरी भरपूर मुली असचील तिथं
अ
होय हा मग आता काय स्वयंपाक करणार चहा झाला का नाही मग
चहा नाही झाला अजून आता आलोय आवरालोय कपडे वगैरे पसरून पडल्यात ग ती आवरत बसलोय
होय
आता ते झालं की फरशी पुसायची आहे जरा आज आता माझी टर्न आहे या आठवड्यात आगच्या आठवड्यात तवा रूममेटनं पुसलेली
म्हणजे एका एका आठवड्यात तू आणि एका आठवड्यात
एक अआठवडा ती शनिवारी हा शनिवारी किंवा रविवारी दोन्ही पैकी मी पुसायचं एक आठवडा मी आठवडा ती
हा मग आठवड्यातन एकदाच पुसतायसा
होय काय दिवसभर जातेय आठ तास असते
हा हा
कधी कधी जास्त वेळ ओव्हरटाईम वगैरे थांबतोय की पण दिवसभर जातेयच मग शनिवार रविवार ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस पुसून काढायची
होय
म तर रविवारीच पुसायचं म्हटलेलं आणि म्हटलं जावू दे आता आज वेळ आहे तर पूसून काढुया
हा मग रविवारी सुट्टी असत्या काय
होय रविवारी असत्या
रविवारी असत्या व्हय हा मग आता कपडे तेन आवरा लागल्यास सगळं तसच टाकून गेलतासा व्हय
होय सकाळी गडबड होत्या ग मी सात सातला साडेसात ला
हा. मग दोघी दोघींच टायमिंग एकच आहे काय?
नाही नाही जनरल होती तीची आज म्हणून ती जरा उशिरानं आली होती मी बसनं गेले होते
होय
हा
हा हा हम्म हा
काम पडलेलं सगळ तसंच.. होय मग आता
हम् हम् चालतय हा. थांब काय मग